हॅलो आवाज येत आहे ना... हम्म तेच म्हटलं आपलं दैनंदिन जीवन कस असतंय विचारुया तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला..
सांगा.
हम दैनंदिन जीवन म्हणजे कस माहिती काय? जे आपण सकाळी उठल्या.. पासून.. ते रात्री झोपेपर्यंत.. तर जे जे काय करत असतोय. म्हणजी म्हणा.... कामे काम तर आपण करत असतोय ना. ते आपलं एकदा दैनंदिन... सवय झाली. आणि... ती सवय आपल्याला म्हणजे रोजच असतीया. टोपलीत धरायची दिवसाची म्हणजे सुरुवात त्याच्यापासूनच होतिया उठलं कि.. काम करा परत दुपारी आणि कामं करायची
होय.
आणि त्याच्यानंतर कसं जरी अ आपण हे केलं तरी पहिला आपलं आपण उठलो की नंतर पहिला आपली स्वच्छ ताच करतोये. कुठली पण अस मग त्यामध्ये त्या अंघोळ असू दे नाही तर बाहेर वॉश लगण ये.
होय.
ते आपलं सगळं त्या सवयीत झाल्या नाही आणि ते रोजचच आहे आपलं ते जम त्याच्यानंतर मग शिक्षण काम करणे जेवण करणे विश्रांती घेणे हे पण सगळ्या आपल्या दैनंदिन जीवनातलंच झालं
होय बरोबर आहे
मग तेच आणि कसं दिवसाची सुरुवात ही लवकरच व्हायला पाहिजे आणि आपण भारतात आणि महाराष्ट्रात राहतो त्याच्यामुंळ आपल्याला सवयी ही लवकर उठण्यापासूनच होत त्या आणि सवय पण असत्या आपल्याला कि सकाळी लवकर उठायचं चार वाजता किंवा पाच वाजता कारण कसं असतय अ आपण कसं शेतीची कामं वगैरे ते करतो नइ परत आपली गाई म्हशी तेन असत्यात त्यांच करणं परत शेतात जाऊन आणि शेतीची काम असत आपल्याला म्हणजे पाणी पाजणं म्हणा आणि आपण तिथं लावलेलंच अस तेने. हे आपलं घरातलं भाज भाजीपाला वगैरे म्हणा ते सगळ- पण त्यात लावलेला असतोय परत म्हणाय गेलं तर गायींचं पण कस त्यांच पण दुधाच ते बघायला लागते त्यांची स्वच्छता करायला लागते आपल्याला त्यांना धु म्हणजे धुवायला तर पाहिजेच कारण का त्यांनी आपल्याला दूध देतात म्हटलं त्यांची स्वच्छता तर करायलाच करायलाच ला हा मग त्याच्यामध्ये कसं त्यांच जे शेण हाय
हा
ते काढणे गोटा साफ करणे त्याच्यानंतर त्यांना खायला देणे
होम
दूध दूध काढते आपण त्याच्यानंतर ना डेअरी वगैरे अस त्या डेअरीत कनि किंवा आपल्याकडून बाकीचे लोक घेऊन जातात दूध
होय होय आमच्याकड पण सेम असतं म कसं आमच्याकडे पण खेडेगावाकडेच आहे ना हा जास्त खेडेगावात त्यामुळे आमच्या घरात किती एक आठ नऊ महिसे आहेत आम्ही पण स काय लवकर उठून पहिल्यांदा घोटा करायचा गोटा साप झाल्यानंतर ना मग जे आम्ही जे गोट्यातून म्हणजे ते शेण वगैरे ते साफ करतो या मग ते शेण आमचा व म्हणजे अस वाया जात नाही आम्ही ते जगने बायोगॅस साठी उपयोग करतोय
हा ते तर आहे सोडा प्रत्येकच्या आणि ज्यांच्या घरात म्हशी वगैरे गाय वगैरे आहेत.. त्यांनी शेण काय असं हे करत.. म्हणजे वाया घालवत नाहीत आपलं बायोगॅस आहे त्याच्यामध्ये घालायच. तर
हो नाहीत आणि थोड थोडे वेग. अस ते आम्ही खतामक म्हणून म्हणजे शेतात वगैरे पण वापरतोय.
हा हा बरोबर आहे ते पण
आमच्यात पण कसं सेम तुमच्यात मध्ये कसं दुध. पन.. थोडं असत ते डेअरी मध्ये जाते. आणि त्याला... हा मग त्या डेअरी मधल्या दुधाला पण आम्हाला कसं फॅटनुसार आम्हाला दर दिला जातो म्हणजे दुधाच एक फॅट असते ना.. हम्म प्रत्येक दिवशीच वेगळं वेगळं फॅट असतील मग त्या.. म्हणजे त्यानुसार आम्हाला.. मिळ.. दुधाचा दर आणि तो म्हणाल तस आम पण येतात लोक..
हा देतय काय तेच म्हणजे आमच्याकडं पण त्याच उगच काय आता ते देईन द्यायचं म्हणजे खर विकतच नेतात ते सोडा.. आपलाच फायदा ना ते.. जत आप आपल्या गाई म्हशीयेत म्हंटल्यावर आपल्याला तेवढा तरी.. फायदा होत.. त्याच्यामुळे आम्ही तोय पण थोडं डेअरी मध्ये पण घालाय
हम् आणि ताज ताज पण मिळते ना आपल्याला ऑर्गॅनिक सगळं बाहेरच.. पण आता बघित हो बाहेर आपण बघ म्हणजे.. बघत नसते ना की कस म्हणजे त्यात काय मिळवलय.
हा कारण का बाहेर च्या दुधामध्ये भेसळ असत्यात आपण काय भेसळ करून देत नाही आपण उगच दुसऱ्यांचं पण हे करायचं नाही म्हणजे काय म्हणत्यात ते
नुकसान करायचं नाही
करायच नाही कारण का त्यांनी आपल्या विश्वासावर ना लेपर्कड आपल्याकडून घेत असतात ना दूध त्याच्यामुळ आपण पण त्यांना जस काढलंय तसच दूध द्यायचं आणि बाहेरच कस भेसळ असतय ते ते जाम्मो तरी प पण बरेच लोकं बाहेरूनच दधू आणतात. म्हणजे दुकानमधलं ते हम्म आणि आणि कसं म्हणाय गेलं तर आपल्यात छोटी पोरं पण असत्याात. परत त्यांचं त्यांनी उठलीत की त्यांना आंघोळीतीन करायच त्यांची स्वच्छता ठेवायची. तेे पण आपल्याला करायलाच लागते.
होय हो बरोबर
ते पण आपलं कस दररोजच आहे ना ते रोजचच आप काम आहे ती कारण का बारी बारथी हा ती छोटी पोर येत.
त्यांच हो हो हो बरोबर ये
हा
हम्म स्त्रियांच जरा कष्टदायीक असते माणसांच ज आरामदायी म्हण म्हण म्हणजकी म्हणता येणार नाय पण कारण त्यांना पण बाहेर जाऊन काम
हा त्यांच पण पुरुषांचं पण कसं असतये घरी पण काम करतात त्यांनी स काळी उठायच परत आपल्यासोबत त्यांनी शेताची पण काम करत्यात परत काय असल गोठ्यांची हा गाय म्हशीनची असल ती पण काम करतात. परत बाहेर जरी कामाला असतील तर बाहेरच पण काम करतात. असं नाही की त्यांना पण त्रास होत नसेल. त्यांना पण त्रास होतोय त्याच्यानंतर घरी येऊन. पण घरात काय लागते काय नाही ते पण बघाय लागतेच ना.
होय होय बरोबर आहे.
हा त्याच्यामु तिकडचा पण त्याने ताण असतोयच. कामावरचा परत घ घरी येऊन पण असतोय. त्यांना
होय.
हा. आणि आपल्या घरामध्ये काही पुरुष आहेतच त्याच्यामुळे आपल्याला तर सगळं माहिती आहेच.
होय.
आणि मेन गोष्ट म्हणाय गेल तर पुरुष पण करतोय. आणि आपण पण कर की कोण म्हणणार पण नाही. की तुम्ही करत नाहीसा आम्ही करतोय मी. पण दमून येतोय अस म्हणू शकत नाही ना. कारण का पोरांना. पण सांभाळण ही पण एक बाईची जबाबदारी असत्या ती पण स्वतःची म्हणजे तेनी पण स्वतःची काळजी घेऊनच करायला पाहिजे आरोग्याची. काळजी घेऊनच कराय पाहिजे सगळी कामं. आपण पण आपली. आरोग्याची काळजी घेऊनच काम करायला पाहिजे आणि मेन जीवनात म्हणाय गेल तर आपलं आरोग्य चांगलं. पाहिजे. हा आपलं आरोग्य जर निरोगी असेल तर आपण. बऱ्याच गोष्टी करू शकतोय.
होय मग तेच आमच आमच पण कस शेताकडचं घर लागते ना आम्हाला त्यामुळे आमच्याकड कसं म्हणजे फळभाज्या पालेभाज्या सगळं आम्ही ऑर्गॅनिक आमच्या शेतातूनच असत.
शेतातूनच हा. विकत आणायची गरजच नाही.
हा म दुपारचा वेळ वेगे हा...
आपण शेतातून सगळं म्हणजे पिकवतोय आणि आपण घरी वापर करतोय आपल्याला बाहेरची गरज. म्हणजे कसयं माहितेय काय आ... बाहेरून जरी आणलं. तरी औषध घालून म्हणजे. फळभाज्यांना मोठं केलं जातय. तसं आपण करायचं. च नाही.
हम्म, आपण सगळं ऑर्गॅनिक खत आता तुम्हाला सांगितलं मागा शेण खत. करते आम्ही आमचा घरातला असू दे. कसा ओला कचरा सुका कचरा. का? त्याचं खत असू दे ते सगळं आम्ही हा ऑरगॅनिकचं सगळं खत घालतो.
हा तेच खत द्यायचं त्यांना म्हणजे कसं च आपलं. पण आरोग्य चांगलं राहत. तेण आणि आप. पण बाहेरच्या लोकांना विकणार आहे ना ते त्याच्यामुळे त्यांच. पण आरोग्य चांगलं राहतंय
होय होय.
आणि लहान मुलांच म्हणायं गेल तर आता शाळेत. पोरं असत्यात त्यांच पण दैनंदिन जीवन हे वेगळं असं असतंय उटायचं स्वतःच म्हणजे आवरायचं जेवण वगैरे करून शाळेत जायचं परत तिथं जाऊन जे शिक्षक आपल्याला शिकवत त्याच मार्गदर्शन जे मार्गदर्शन करत त्यातं ते आपण करतोय परत तिथं जे अभ्यास आपण करतोय ते घरी येऊन पण आप पण करतोयंच
होय होय
परत जे पण कार्यक्रम असतील कुठलं पण आता कार्यक्रम तेण असतील त्यात सहभागी होतयं आपण पण त्याच्यानंतर न म्हणायं गेलं तर खेळ तेण असतात
होय
ते विद्यार्थी करत्यातचं त्यांचं पण एक दैनंदिन जीवनच आहे.
होय होय
हा आणि मेन गोष्ट ही की आपण वेळेला महत्त्व दिलं पाहिजे आपल्या दैनंदिन जीवनात‍‍
होय
कारण कारण कसं आहे वेळेची किंमत नसली तर आपल्या आपण कुठलंच काम करू शकतं शकतं नाही
होय
हा म्हणून मेन गोष्ट दैनंदिन जीवनातली वेळ वेळ ही आपण वेळ हही आपण प्रत्येक गोष्टीला दिलं पाहिजे मग ती कुठली पण गोष्ट असू दे जरा त आपलं काम दहा वाजता सुरू होणार असेल तर त्याच्या आधी आपण जायला पाहिजे ना त्याच्यानंतर न गेलं तर तिथला जो पण काय स्टाफ असेल म्हणजे सर आपल्यावरचे असणार ते आपल्याला ओरडणारच आहेत की तुम्हाला वेळेच महत्त्व नाही असते म्हणून म्हटलं कि आपल्या जीवनात वेळेचं महत्त्व पाहिजे हम् आणि काय आपण आपलं काय करतोय आप आपण जर घरी असलो तर आपलं काय जीवन हे चालूच आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी काही झोपेपर्यंत काम करायचं अच्छ
हो
हा मग बाकी जेवलात की नाही अजून
नाही अजून
हम्म हम्म ते इन करर स् मरनंतर कॉल
बरं
हा ठिकाय ठेवू मग हा